हॅलो ते पाचकाल काय तुझ्या बरोबरच होतात वाटतात
ह हो देत की हम्म हुशार आहेत की गं तुमची सख्खी मावशी ती
नाही ले मम्मीची मामी बहीण आहे गं
हम्म सख्खी मामी बहिण
हम्म सख्खी
आता तुमच्या मम्मीला शिव्या देत असतील
काय बाहेर जागे केली त्यांनी खुश आहे त्यांची सून एवढं मिळवत नाही काय शिव्या काय देत्यात पैसे त्यांच्याच घरात येतात
पण वेगळं राहणार आहेत ना
म्हणत्या म्हणलाय गं त्यांनी दुसरीकडे घेतल्या पण तिकडे झोपाय जातात त्यांच्या घरात जागा पुरत नाही
ह पेमेंट किती हाय तुला
सत्तर असलं बोनस सत्तर पंच्याहत्तर आलेला होत
मग तेवढंच की पेमेंट टू पेमेंट असतय बोनस
हम्म तुला या दिवाळीला पेमेंट बोनस येईल ना
कोणाला अगं मी दिवाळी झाल्यापासून चालू केलंय ग
ह्या दिवाळीला येईल म्हणलो ग
नाही नाही डॉक्टरांना देत नाहीत बोनस येत बघूया
बकू नलादेत
बघ नर्सेस ना मावशसनी
डॉक्टरांना का नाही हे डॉक्टरांनी काय केली
मोर काय ते अपेक्षा करायचं नाही आपण
ह ते तर आहेच सोड ते तर अक्कल आल्याचं
हायत तेच की हाय तेवढंच समाधान राहायचं त
हम्म हम् कधी कुठे गेलेलीस गेलीस फिरायला
गेलत की नाही नाही काय नाही नाही एवढ्या खाल उतर आलायफ म्हण
किती वाजता आस
मी पाचरा घरात आलतो
होय
हम्म आपण ज काय कुठं तू येत नाहीस बाई
हाता इथं घरात बसून मी आजारी पडाली बघितलीस मला ते कावीळ झाले बस लगेच वले सगळं इम्युनिटी कमी झालं म्हणजे
सवंतकडा वॉटरफॉलला राधानगरीला गेला असतो
ले लंबाई बाळ ते माझे मैत्रिणी काल जाऊन आल्या ते सांगालती
जाऊन आला राऊत वाडी ला हा सॉरी राऊत वाडी ला तय मग
बंदय राऊत वाडी
का
रौदवाडी बंद झाले
का
पप्पांना परवा भाड आलेले पप्पाच सांगाल की राऊत वाडी बंद आहे म्हणून
हा
जास्त पाण्यामुळे ह
सावत कढायला गेलं असं की तुमच्या पप्पांच स हे करून आपण गेलं असत की असं सगळे जण माहित मा
कोण कोण
तुजा मैत्रीणे
माझ्या मैत्रिणी
दंड काय हा आलो
काय बोलावल्यात
मम्मी ब असू दे का म खरत करत बोलायचं
काय काम करालस
काय त्यांची म्हण ब आता कोण धून भांडी करतात आहे ग
भांडी करतात की धुर नाही छट
क वाारी घालच तुच नाही
बा वॉशिंग मशीन डिश वॉशिंग द्यायचंय का काय लग्न
हो दे की तू घसस
हम्
ह मला काय करा अस सांग भजी करा म्हटलीस ना वा चपाती करतो म्हटलीस की मग दळून अणतोत म्हटलीस की बे रौद्या सोड बयत खरा आता मला विचारत तुला हॅलो
ह ह
हो हा होय हा तर आताय
ह येव काय खायला
मी भाजी का हा
ते ते घे तुला तू घर आल्यास
त मा असं गायर आहे. घरासोबत हे करायचं का नाही मम्मी. आमटी करायचं का नाही.
करूया जरा हॅलो.
हा तू करतीस गेल्यावर स्वयंपाक.
करतो कि काय समज अस तो मला.
मला वाटलं नाही करत म्हणून विचारलो करती सोय म्हणून.
तमीही. तुला काय वाटतंय?
म मला आटलं जाऊन जून छत्तीस.
नाही नाही तुझं जेवण तुझ जेवण.
मम्मी करणार आहेजी.
काय स्पेशल. हम्.
मग अशी मलागचे अक्का वसूर करणार नंतर म्हजे झुणका करणार. आता काय करते काय. ह
म.
कामालालं ऑल टाईम फेवरेट आहे मला कधी पण कसं पण दा हम्म ते आवडते मला सल दो्ही पण चालते.
आमच्या घरात तस आहेयज पप्पांना. ऑल टाइम फेवरेट झुनकर दरोज संदा काय दिलीस तरी तम चालते.
बला पण कधी पण कधी पण द्या. चालते भजी झुणका खूप. हा वली मिरचीचाच लालचा एवढा आवडत नाही मला
मला वल्ली मिरचीच आवडतय काल ते झालंय आणि आज आणि झुलका म्हणजे. सु स सुस हम् निनका कढला. हम्म झुणका भाकणच्या झुणका भाकरी का झुनका चपाती. री हम् मग चिरून ठेव करतो मी. पीठ कालवून ठ भाजी पण करतो.
हम. हम्.
आमटीच करतोय एक बारका बटाटा चिर हॅलो.
बडाडी जेमती. हम्म.
भजी सोबत छान लागते. अस रस्सा करायचा ग ते भजी त्याच्यात घालून खायचं.
हम्.
हेय छान लागतयं चपाती करायची. चपाती सोबत खायचं पण चपाती सोबत छान लागते.
ह,
आपण भाजीतो कोण तस भाजी. करायचं आणि मटकी वगैरे असते की नाही मिसळ कस आपण हे करतो ना. कसा रस्सा करायचा एकदम समज नाही आणि ते घालून त्याच्यात खायचं लय छान लागतंय.
चपाती ब बरच चांगले लागत असणार जास्त
बाकरी सोबत पण नागत्या आणि वर कांदा घालायच लिंबू घालायचं आणि खायचं.
गप बस तोंडाला पाणी सुटवाल्यास उगच
छान लागत ते आम्ही एकदा कोणी नि पप्पा खाल्लेलं तेव्हापासून आवडता येते रेसिपी.
तर हु ह्.
ह, ह, तुम्ही कसे अंडे टाकून खाताना तसं भाजी खातो ना मंग
बस
हम ह होय मगं खायला सुरू केला अंडे. हम्म कडी पकडी चांगली लागतातं. होय चांगलं लागते हु करतंय.
हम,